हॅलो
हॅलो
हा माझेच संपलंय रे माझंच ड्युरेशन संपलंय.
हम्म
माझच ते आजच संपलंय मलाच टेन्शन आलंय.
आता
कॉलेजला नाही गेला का मग आज?
नाही ना बर नाही वाटतंय.
हम्म वातावरणाने त्याने त्यामुळे तब्येत खराब झाली असेल.
हा तेच.
हम्म बाकी काय चाललंय अजून.
काय नाही मम्मीचे कपडे वगैरे धुतले मम्मी स्वयंपाक करते आता.
हम्म हं.
हम्म
हम्म. बाकी घरात बाकीच्यांच्या तब्येती चांगल्या आहे ना.
हो चांगल आहे चांगल आहे.
तुमच्या कशा आहे तब्येत.
चांगलं आहे आमचं पण चांगलं आहे.
हम्म
हम्म हम्म अजून काय चालू आहे मग. बाकी काही नाही बाकी सगळं ठीक आहे.
पाऊस आहे ना तुमच्याकडे.
नाही पाऊस नाही आज चांगलं ऊन पडलंय कडक.
आज आमच्यात सकाळी ऊन पडलं आणि लकी काय डबा डायरेक्ट गेलो दुकानावर इकडून ओला होऊन गेलो आणि तिकडून परत ऊन पडलं की सुकून गेलो.
तिकडून ऊन पडलं सुकून गेला असल.
हा तिकडुन येताना ते एकदम ओला होऊन गेलो. आणि तिकडून येताना इतकं ऊन पडलं की पुरा सुकूनचं गेलो.
हो का? अजून काय चाल्लंय मग?
काय नाही आता बघेन आहे तशेच लेक्चरला बसेन मग.
हो का.
हा
हम्म मग कसल लेक्चर आहे आता.
आता मी तर फिजिक्सचं करेन फिजिक्स आवडतं तर प्रॉपर.
म्हणजे त्याच्यावर चॉईस असतं का आपल्याला आपण कोणत्या लेक्चरला बसू शकतोय आता?
नाही लाईव्ह तर संध्याकाळी आहे ना मी रेकॉर्डेड करेल. म रेकॉर्डेडला आपल्यावर आहे कोणता करायचा कोणता नाही.
हम्म समजत का पण मग असं ऑनलाईन लेक्चर?
हम्म. ते आपल्याला पण नावाने ओळखतात का तिथून तिथले?
नाही नाही नाही नाही.
नाही का किती मुलं बसलेले असतात एका लेक्चरला?
तर आता आपल्या महाराष्ट्राकडील इथं जास्त कोण नाही पण एमपी आणि बीआर चे जास्त
हो का?
हम्म. तिच लेक्चर म्हणजे कसं कम फॉर्म नाही पाच एक हजार राहत असतील जास्त पण कमी नाही.
पाच सात.
हम्म जास्त पण कमी
म्या म्हणलं पाचशेच पाचशे सहाशे पोर राहत्यात का काय ऑनलाईन.
नाही नाही मग आपल्या इकडच नाही ना जास्त बाकी सर्व तिकडचे खूप तिकडचे डायरेक्ट.
ह मग तिकडचे भी तरी बी पूर्ण लाईव्ह ज क्लास असेल.
मग लाईव्ह क्लास आहे असतात ना अजून.
हा ते विचार ना लाईव्ह क्लास ला किती जण बसतात रेकॉर्डिंग.
नाही लाईव्ह क्लास जास्त राहता.
हा ना,
डाऊट विचारयच डाऊट सेक्शन म डा डाऊट टाईप करून द्यायचं. मग सर ज्यावर डाऊट घेता तेव आपला डाऊट जर त्यांना वाटलं घेण्यासारखं मग डाऊट घेता. स,
स नस् काज
नेले. मग नंतर ते लेक्चर रेकॉर्डेड भेटत नंतर ते रेकॉर्डेड करून घ्या असंच.
हा संग्रहातलं असलं की मग आपल्याला कधी बी करता येतो कॉल.
हा,
हम्म, अजून काय तू काय नाही ना कि सगळं ठीक आहे मज्याेत.
पिप,
होय, ह
तब्येत वगैरे कशी आहे तमची.
चांगली हाय.
हा आ,
हम्म्च्छा. आता इल सावी शाळेतून मग जेवण वगैरे करु.
हा,
हम्.
सावी ओवी एकाच शाळेत आहे का दोघीच.
नाही नाही सा ओवीचे वेगळी शाळा आहे ओवीची सी बीएस ई स्कूल आहे. ती बाहे अ लांब आहे थोडी. आणि सावीलाही ह्याच्यात छोट्या स्या एका अंगणवाडी शाळेत टाकलेलं आहे. जाते खिचडी खाऊन येते ती बाकी काही नाही.
अ ''हं '' हम्म,
काय टेन्शन नाही.
काय नाही बसतात.
हो बसते.
हा मग.
बसते आजोबा सोडून येता घेऊन येेतता बसते मग काही टेन्शन काही तिचा त्रास नाहीये. शाळेत जायला खूप आवडतं पण अभ्यास करायला नाही आवडत तिला.
''हं'' हं''
अभ्यास नकोच म्हणते.
हम्म,
''हं '' अजून काय चाललं?
काय नाही.
हम्म. बाकी सगळ्यांची तब्येत बरी आहे ना, तुमच्याकडे? आजी, आज गेल्या का शेतात?
हा, गेली ना गं र, चित लागत नाही इथं.
हम्म्, काय तुम्ही घरी त्रास देत असाल आजीला.
कोण, नाही नाही.
हम्म्.
शेत.. शेत.. शेत.. शेत.. जायचं.. जायचं.. जायचंय झालं!
हम्म.
मग ऐकते कुठे?
हम्म.
जातेच.
हम्म.
हम्म.
चालतंय, बाकी काय नाही मग.
हो‌. हो हो. हम्.
तर काय आता? उद्या, उद्या उपास करशील का नाही.
उद्या उपास आहे का?
हम्, करतो का नाही त्याच्यावर आहे.
करेल ना मग, काय तेच्यात. मग.
हम्म.
हं. हम्म.
हम्म.
हम्म.
हम्म्, बाकी आमच्यात पण काही नाही, ते ठीक आहे. उद्या एकादशी‌ आहे, एकादशीचा उपवास राहील उद्या.
आ.
हम्म.
आमच्यात बी वातावरण तर हाय वाटतं, पावसाचं. काय माहिती, पडतो का नाही.
पडतो की नाही असं.
हा.
बरेय पडलाच पाहिजे. शेतकऱ्याला गरज आहे, आपल्याला नसली तरी. पण सिटीत ना पडता, तो इकडे पडायला पाहिजे. गावाकडे. नाशिकला तिकडं, गुजरातला तिकडं आहे म्हणतात पोरं.
गुजरातला खूप पाऊस आहे. काल भूकंप आला म्हणे तिकडं.
गुजरात मध्ये भूकंप आला?
हा.
हो का, काय झालं?
मावशी सांगत होती , सांगत होत्या भुकंप आला होता म्हणे. त्रास तर म्हणजे काही एवढा जाणवला नाही, इक्वल टू काय असं काय ते प्रमाण येतो.
बारीक असे, पाऊस बीन भूकंप पबलीिकथ अवघड होईल मग तिथे तर पाऊस बी येईल आणि भूकंप बील तर तिथल्या लोकांचंगळं जनजीवन, दिस्कळी होन जाईल
हम्म्मः! ! साहेबभ! !
हम्म चालेल मग बाकी, तर काही ना? अ मी तब्यतीची काळजी वगैरे ते च! !
हो हो! !
ह